हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय?
हो. हो. येतोय, येतोय.
हो हो बोला, तुम्ही अनिता ताईंच्या बहीण का?
हो हो हो, तुम्हाला कसं काय वाटलं?
कारण माझं मगाशी, म्हणजे ऑलमोस्ट तीन चार कॉल झाले आमचे.
हो का, हा हा.
हो. तर त्या म्हणाल्या त्या, माझा टास्क कंप्लीट होत आलाय, तर मी माझ्या बहिणीला तुमचा नंबर देते.
हो हो हो हो झालाय तिचा कम्प्लीट.
हो हो त्यांचा झालाय कम्प्लीट.
हम्म हम्म आणि तुम चा कुठपर्यंत आला?
माझे आता बावीस झाले.
बावीस झालेत का? म्हणजे आता किती दोनच राहिलेत.
अरे वा म्हणजे अठ्ठावीस झाले असते.
हा दोनच राहिलेत. एकोणतीस आणि तीस, आता अठ्ठावीस वर चालू आहे.
हा मग पुढचे दोन पण मलाच करून घ्या, मग तुम्ही एक करा तुम तुमचं झाल की मी करते म्हणजे माझे पण तीन म्हणजे पंचवीस होतील.
हो हो होऊन जाणार तुमचे पण पंचवीस सव्वीस माझ्यापर्यंत करा तुम्ही कॉलिंग करा जोपर्यंत होईल तोपर्यंत. एका मेंबरला पाच कॉल होतात.
हो पण आता तुमचा टास्क तुमचा टास्क संपला की मग, तुम्हाला नाही ना परत कॉल करता येणार.
आता हेच चाललंय.
ते मी तुम्हाला नाही करू शकणार.
बरं बरं तुम्ही करा मला, दोन करून द्या मी दोन करतेय तुम्ही दोन करून मी
हम तेच ना म्हणजे आपण अल्टरनेट करूया. तुमचं झालं की मी करते माझं झालं की तुम्ही कारण तुमचे तीस पुर्ण झाले की ते आपोआपच बंद होईल. हा हा हो नाही. कारण अनिता मॅडमबरोबर क मेसेज केला होता आम्ही. की फ्री असेल तर कॉल करू शकतो का? मग त्यां त्यांनी सांगितलं की माजेत चार पाचच राहिलेत. म्हंटलं मग तुमचे चार पाच राहिलेत आहेत माझे भरपूर आहेत माझे माझा आहे अजून कोटा. तर तुमचे घ्या पूर्ण करून.
हा हा हा हा.
हम मग थांबा असंच बोलता बोलता त्यामुळे त्यांना विचारलं होतं की तुम्ही कसं काय? कार्याला जॉईन झालात त्या म्हटल्या माझ्या बहिणीनी सांगितलं होतं.
हा हा आम्हीच टाकली होती लिंक वैगेरे.
हम्. मी तो सन्मतीचा ऍप होता ना प्र प्रोजेक्ट होता बघा सन्मतीचा.
ह्याच्या खूप अगोदर म्हणजे वर्ष झालं असेल त्याला, तर तेव्हा माझ्या एका मै त्रिणीने मला लिंक पाठवली होती, मग तो सन्मतीचा
पण एक दीड वर्षापासूनच जॉईंड आहे.
हम् पण तो सन्मतीचा प्रोजेक्ट संपला तर काही प्रोजेक्टच नाही आले नंतर.
हा नंतर बरेच दिवस गॅप होता.
हो मग माझ्या मैत्रिणीला वाटलं की आता नाही येणार म्हणून तिने एक्झिट केलं. पण मी म्हटलं राहू दे ना आता काय फरक पडतो आज न उद्या कधी ना कधी पडलाच क एखादा प्रोजेक्ट तर तेवढंच होऊन जातं.
हा मी पण लॉगआऊट मारणार होती पण मी पण विचार केला राहू दे. जेव्हा येईल तेव्हा बघू.
म्हणजे कधी ना कधी त्याच्यावर येणारच होता ना, मागं पण ते संन्मती संपल्यावर त्यांनी सांगितलं होतं. की या ग्रुपला कनेक्टेड राहिलं तर, कळेल तुम्हाला एखादां आला प्रोजेक्ट तर मग म्हटले राहू दे खूप म्हणजे वर्षाच्या वरच
वर्षाच्या वरच आली हा, ती मला विचारायची दिदी आलं का मला सांग म्हटलं थांब मी सांगेल तुला बरोबर, लिंक आली की लगेच टाकेल. आणि लिंक आली ना, तेव्हा बारा ते दोनच टायमिंग होता. दोनच तास दिलेला होता त्यांनी, जॉईंड व्हायला.
तेच तेच कु लिमिटेड पिरियड पण नंतर वाढवला, नंतर मग अ दिवसभरात
इकडे मी माझ्या सासूबाईंना पण केलेला, पण त्यांना काय लिस् मध्ये अजून नाव आलेलं नाही, त्यांचं पण मी मीच युज करून देईल म्हटलं.
हा.
दोन मोबाईल मीच यूज करेल असं होतं, म्हण त्यांच्या याच्यावर मी ल लॉग इन केलं, पण त्यांचं काय अजून लिस्ट ला नाव नाय, मंडेला पडेल ना लिस्ट त्यांचं पडेल आयथिंक, त्यांना अजून त्याच्यातलं काही समजत नाही पण त्यांना म्हटलं मी करेल तुमचं यूज.
हा म काय.
पण हे कॉलिंगचा नाही पाहिजेल ओ, खूप झंझट आहे हे कॉलिंगचा.
पण तेच म्हणत होतो कॉलिंगचं नाही पाहिजे, ते असं सर्वे बिरवेचंच काय असेल ना इव्हन स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून उत्तर द्यायचं असेल ना तरी चालेल.
हा, हे कसंय अ भीती वाटतंय ओ कॉलिंगला वर बोलायला पण. रेकॉर्ड वगैरे होतात ना, आता मीच सांगू का सग गळ्यांना मी आत्तापर्यंत जेवढ कॉल केले ना कोणाशीच बोलली नाही. फक्त दोन मिनिटं बोलायचं, दहा मिनिट दहा मिनिटाचा कॉल आहे ना थोड्या वेळ बोलायचा फोन साईडला ठेवायचा, कसंय उद्या उठून जर ते फ्रॉड वगैरे जर निघालं ना आपल्या रेकॉर्डिंग पोचतील. हा, बरेच जणाने त्यासाठीच फोन केला मला, कि कसं करायचं कसं करायचं? म्हटलं बाबा माझं असं असंय तुम्हाला कसं करायचं बघा, पण मी बोलत नाही.
मला मगाशी मग ते, अनिता मॅडम पण तेच म्हटल्या पण मग मी त्यांना एकच म्हटलं की, समजा आता आपण पुढचा कॉल ब्लँक ठेवला नाहीच बोलल दोघी पण
किंवा मगाशी एक मॅडम होत्या माझ्या बरोबर कॉलवर त्या पण मला त्यांनी मेसेजवर मला म्हटलं की मी कॉल लावते, तुम्ही उचला मी पण काय बोलणार नाही, तुम्ही पण काय बोलू नका. म्हणलं ठीक आहे. पण मला प्रश्न पडला की, जर आपलं अं बोलनच नाही झालं रेकॉर्ड तर तेवढे मिनिटं दहा मिनिटं खरंच पकडतील का
मला पण तेच वा वाटतय. आता हे बघा आपण याच्या याच्याकडे जर बघायला गेल ज पण बघू प काय शंभर दोनशेचा प्रॉफिट होईल याच्यात आपला पण कसं आहे आपण फसायला नको ओ बाकी काही नाही.
हां तेच ना
आता ते ते बघा जे ग्रुप जे ग्रुप चालवताहेत त्यांचा रेकॉर्ड तर नाही आहे, जे आपण एकमेकांशी बोलताय ना पूर्ण रेकॉर्ड होतोय.
हो
त्याच्यामुळे भीती वाटते.
तेच ना म्हणजे आता आजकाल तर किती गैरफायदा घेतला जातो. कशा कशा
हा हा हा हा म्हणून मी स्वतः तिच्याशी पण नाही बोलली मी माझ्या बहिणीशी तिला पाच कॉल केले, नाही बोलले तिला म्हटलं साईडला ठेवून दे फोन तू काम कर मलाही माझं काम करू दे, जे होईल ते होतील फक्त
आम्ही बोलल दोघी बऱ्यापैकी पण मग त्या मला म्हटल्याय की आपण असं करूयात का मी म्हटलं की करूयात, मला काय उलटं बरं आहे ना.
हा
कॉल रिसिव्ह करून ठेवून दिलं तर आपले दुसरं काम होत राहतं.
हा मी तेच केलं आतापर्यंत दुसरं काम करत राहिली.
पडला की आता समजा आपण बिलकुलच बोललो नाही कारण एक मॅडमनी मला तसाच मेसेज केला. का तुम्ही फक्त माझा कॉल उचला आणि सोडून द्या. काहीच बोलू नका मी पण तुमचा कॉल उचलते आणि सोडून देते. पण माझ्या डोक्यात असं आलं की एक. मिनिटं जरी आपण बोललो तरी कदाचित, ते रेकॉर्ड होईल. पण जर आपण बोललोच नाही.
नाही तस एवढा फार तरी बोलायला पाहिजे एवढं नाही डायरेक्ट की, बोलायचंच नाही असं नाही.
पण बोललोच नाही तर काय ना जर त्यांनी तो बिना आवाजाचा कॉल जर पकडलाच नाही आपल्या ह्याच्यात मग काय उपयोग.
पण माझे बाकीचे म्हणजे क्वचित दोन तीनच फोन आहेत कॉलवाले. म्हणजे मी स्वतः बोललेली आहे डायरेक्ट फोनच साइ ड ला ठेवन दिलाय.
हा म्हणजे ठीक आहे हो पण आपण एक एखादं मिनिटं तरी मला असं वाटतं की म्हणजे एखाद मिनिटं तरी बोला कारण जर शून्य रेकॉर्डिंग असेल तर काय माहिती आपल्याला पेमेंट करतील नाही करतील.
नाही केली तर चालेल. नको मला तिथं पण कस आहे उद्या उठून आपणच होटःयला नको. आता कस आहे पूर्ण डिटेल असते सायबरवाल्यांकडे. त्यांना काय हे ऍप चालवतय हेच मला माहिित नाही कोण चालवतंय काय चालवतय. अजूनपर्यंत डिटेल करते पण मला समजतच नाही अजून.
कार्यअँप खर तर हे सगळे लेडीजसाठी बरं का. आहे की नाही म्हणजे सुरुवातीला जेव्हा ॲप पण ह्याच्यात जेंट्स पण आहेत. मग आमचं तेच बोलण चाललं होतं मगाशी की पहिले जो सन्मतीचा वगैरे ऍप आला होता. तो सर्वे चा पण तिकडं त्यांनी स्पष्ट लिहिलं होत की फक्त महिलांसाठी आहे आणि जेंट्सनी. हो न झा
आओ एक दोन मला असं काय वाटलं की मुली कसं काय वेळेस मिस्टरांच्या वगैरे नंबर वर करतात मी एक दोन मुलांशी बोलले मला कसंच एकदमच करावं वाटलं ते म्हटल मुलांना काबर घेऊन ठेवलं यांनी आता कॉलिंगचा विषय ठेवलाय ते मुला मुलींबद्दल योग्य नाही वाटत ह मुला मुलांशी बोलणं
मग आमचं तेच चाललं होत की पहिलेच्या प्रोजेक्टला फक्त त्यांनी लिटरली ख असं नोट पाठवली होती की आम्ही फक्त महिलांना एंटरटेन करू जेंट्स असतील तर ग्रुपच्या तुम्ही बाहेरवा नाही तर आम्ही काढतो पण ह्या वेळेस तर खूप चेंज दिसतात म्हणजे मला पण पहिले असं वाटलं की या
मी आता कॉलिंग मध्येच दोन मुलांची हे झालंय ना म्हटलं बाबा जा तू आता तुला करणारच नाही नकोच कॉलिंगला भीती वाटते हो हे मुलांचं कसं आपलं पण फॅमिली हे मुलं तर खराब असतात काही वेळेस
हां काही वेळेस का मुलं त्यांची डोकी एकदम विचित्र चालतात
आणि त्यांना एकदम बरे वाटतं की यार आपण मुलींशी बोलतोय
हो आणि ते समोर आपलं कन्व्हर्सेशन कसं नेतील ह
हम्म ह परत नाहीतर अजून कॉल करून करून नंतर परिशान करावा असं पण भीती वाटते
ते व्हॉट्सअप नंबर आपले सगळे तिकडे आहेत. ग्रुपवर आणि इथं कार्यावर नाव पण येतं कॉल लावला की
हो हो हो
मग मग आपला नंबर शोधणं ग्रुपमधनं काही अवघड नाही त्यांना
आता एक्झाम म्हणे दहा मिनिट चालू ठेवा म्हटलं एवढं टाइम नाही माझ्याकडे, दहा मिनिट ठेवायला. आणि काय बोलणार आहे दहा मिनिट अशी तुमच्याशी म्हटलं दहा मिनिट बी नाही बोलाव लागेल, म्हणे म्हटलं काय बोलू दहा मिनिट तुच्याशी बा मी लेडीजला लेडीज आपण बोलू शकतोय त्याच्याशी काय बोलायच
हा तेच की मी त्यांना पण कळायला पाहिजे. हा त्याला पण कळायला पाहिजे की दोन मिनिटं बोलल्यावर तु ब्लँक
म्या एक एक मुलगा होत त्या ठाण्याचे होते ते पण ते एकदम व्यवस्थित होते, म्हणजे बोलणं वेगरे म्हणे ताईं मला याच्यातलं काय आयडिया नाही आहे, पण मग मला पण असा प्रश्न पडलं की सगळ्या इथं लेडीजच आहेत म्हणे, मग लेडीजशी कसं बोलायचं काय बोलायचं म्हटलं आता तो तुमचा प्रश्न आहे. तर तुम्ही लॉगउट पण होऊ शकताय, नाही जा आवडत नसेल तर लॉगउट होऊ जा नाही मला फेक पण वाटतय असं तसं
एखादा कॉल करून तुला नाही पटलं तर तु लॉगऑऊट कर बाबा
हं
पण मी ते का कार्य ऍप का ठेवलंय म्हटल हा अस पण अस चांग चांगले पण असतात ना, हो हो हो चालू राहुदे दहा मिनट झाले की मी कट करते. वेद्या